केस उशीलाच काढलेलं ते उन्हाळ्यातल काडक जात पावसाळ्यात हम्म. दर वर्षीच तिथली रानात आपल्या वाहत येत.
आ म आता पाणी वरच्या जे खाली ए खाली पाणी येणारच ना. जास्त कस काय नाय पाणी आपलं समोर तिकड आळी आय सगळी बाबरांची
म्हणी म्हणी खाली त्याचा वावर हाय ना म असं म्हणणं हाय माझं. त्याच्यात काय म्हणाय औषद मारली त्यानं.
आ ती वरीले
त्या दिशी मारल त्याज्यामुळ आपण
नाय ते वाटत न्हवत मारील.
आपल्या पटत नाय सायबन ग्रुप मदी
हम्म
हम्म इतकं लेटच माल नाही चालत
हा पोहोचलेत
हम्म
मग ते अपेक्षा बरेच वाळेल या वर्षी
हम्म
मागच्या वर्षी वल्लीच वावर नांगरलं ओल्याच वावरात टाकलं आपण
हा
तरी माल चांगले आले हम्म पाऊस तरी जास्त होता मागच्या वर्षी कस काय
नाही
हम्म हम्म
बुसबूशीत न तसे येत खाली पाय जाते कधी कधी
तेच ना पंजर
हम्
एक दनादाण पडलं हो खळगळ वाहिला का म्हणजे